हो येतोय ना आवाज?
हा येतोय. माझा येतोय ना?
हो येतोय येतोय. कशा आहात? छान आहात ना तुम्ही?
हो मस्त तुम्ही कशा आहात?
मी पण छान आहे. हा बाकी बाकी काय चला म्हंटलं मैत्रिणीची वगैरे आठवण आली मग बोलूया. आत्ताच म्हणजे, कसं बघा अ कुटुंबाचं काम वगैरे आवरलं आणि आ तर मैत्रिणीची आठवण आली. मग म्हटलं चला आता यावरच बोलूया की, एक मैत्री आणि कु.. टुंब यामध्ये किती फरक असतो. म्हणजे काही गोष्टींचा बदल असतो वगैरे नाही का? मैत्री म्हणलं की, सर्व गोष्टीची सूट वगैरे असते. आता मनमोकळ्यापणाने बोलता येतं बघा आता जस मी तुमच्याशी बोलतीये मी तसं प्रत्येक गोष्ट कुटुंबामध्ये नाही ना बोलता येत. किंवा किंवा करता येे, म्हणजे खूप मोठा फरक ए ना दोन्ही मध्ये मैत्री म्हणजे एक छान आणि कुटुंबही असतं पण शेवटी थोडा फरकच पडतो. मानमर्यादा अस.. ते वगैरे तसं मैत्री म्हणल की, एकदम असं खुलं आकाशासारखं ख वाटतं नाही का?
हो
हो मस्तय छान ए की नही आणि मैत्रिणी वगैरे तुम्हाला असतील ना बऱ्याच मैत्रिणी वगैरे म्हणजे
हा आहेत ना भरपूर मैत्रिणीयेत. पण त्या कशा अशा आम्हाला म्हणजे जास्त आम्ही कामातच अस.. तो न सगळी जणी त्यामुळे जास्त टाइमच भेटत नाही फोन करायला मग दोन तीन दिवसात तो न एकदा वगैरे करतो.
तर लग्न झालं वगैरे सर्वांची लग्न झालेली असतात त्यामुळे थोडं अ हेच होत आणि जे आपल्या शेजारी पाजारी कॉलनीमध्ये वगैरे ज्या बायका असतात त्याच आता सध्या आपल्या मै असतात जास्त नाही का पण तरी त्या का असेना पण नातं ते वेगळंच असतं म्हणजे सर्व संध्याकाळी एकत्र येणार रोजच्या गप्पा घरामध्ये कोणाचे काय चाललंय कोणाच्या मुलाला काय घेतलं होय रे सर्व म्हणजे वेगळंच असतं ते नाही का आणि संध्याकाळी बघा आम्ही आता उन्हाळ्याचा दिवस आहे ना छान आईस्क्रीम वगैरे खातो सर्व मैत्रिणी मिळून आणि छान गप्पा वगैरे मारत असतो. त्याच्यामुळे वेळ एक दोन तास कधी निघून जात समजत पण नाही आणि हो ना आणि म ते म्हणजे कसं बघा दिवसभराचा थकवास निघून जातो डयरेक्टीली.
हो हो तुमच्याकडं भारी आहे आमच्याकड कोण कुणाला विचरत नाही दिवसभर आम्ही घरात असतो आणि बाहेर जरी आलो ना तरी शेजारचे बाहेर वगैरे आले तरी कोण बोलत नाही सिटीतनी लय अवघड आहे.
अच्छा अच्छा हो नाही आमच्याकडे असत पण मग हो ना ना नाही रोजच रोज रोज तर नाही सर्व गोष्टी करत पण जस जस आठवड्यातून महिन्यातून जस जसं जमेल तस तस आम्ही ते करतच असतो. नाही आमच्याकडे आहे बरं का म्हणजे छान हो म्हणजे खूप आवडत कोणाला फोन जरी केला ना तर ते इतकं बोलायला लागून जात का बट अरे पण आत्ताच भेटलो होतो ना पण नाही नाही मनच भरत नाही बोलतच राहत बोलतच राहत.
हो आणि असं अशा काही काही जिवलग मैत्रिणी असतात ना, कि दिवस दिवस फोन ठेवत नाही त्या
हो नाही ठेवत ना आता बघा माझी एक मैत्रिणी कॉलेज पासूनची मैत्रिणी बर का आम्ही म्हणजे बघा आमच विश्वासच आहे म्हणजे इतके बेस्ट फ्रेंड होतो आम्ही दोघी पण पण मी आता ना लग्न जसं झालं तिचं पण आणि माझं पण तस कॉलच करत नाही आणि फक्त तिचा बर्डेला मी तिला कॉल करते. माझ्या बर्थडे ती मला कॉल करते. पण तो तो दिवसच एक असतो का पुरतच नाही बोलायला वर्षभर ना सधा मॅसेज पण नाही करत. एकमकीला म्हणजे अशी पण मैत्री म्हणजे मैत्रीचे किती प्रकार आहे वेगवेगळे
हो
हो हो
कानियकदा बाळ वगैरे झालं ना मग काही सग इशू त्यातच निघून जात कोणाला टाइम द्याय.
कोणाला नाही द्यायचं नाही का पण कस एक म्हणजे बघा ना महिलांचं कस स्वतःच एक आयुष्य असत मग आपण दुसऱ्या ची बऱ्याचश नाही करू शकत नाही रोज नाही करू शकत मग एक एक चार मैत्रिणी हा जमल्या आणि त्यांच्यासोबत गप्पा मारलं तरी असं वाटतं अरे अरे वा पण कुठेतरी फिरायलाच गेलो होतो की काय इतका म्हणजे ट्रेस एकदम फ्री होऊन जात.
हा ना आम्हाला फक्त गावाला गेल्यानंतरच ते मजा विहरीत ते अशी नाही भेटत का? तर सुट्टीला जर आल्या कोण तरच
हो हो हो.
आणि कसं आता जास्त करून सुट्टीला पण कोण येत नाही.
कोण येत नाही नाही म्हणजे काय होत कोण कधी येतं कोण आधीच येऊन जातं असं सोबत येनच होत नाही. आमच्याकडे तर फक्त त बघ आता माझ्या काही बहिणी आहेत. त्याय माझ्या मैत्रिणी सारख्याचे पण आता आम्ही एवढ्या बहिणी तरी ना दिवाळीलाच भेट होते आमची फक्त बाकी इतर वेळेला ती कधी येते मी कधी येते दुसरी कधी येते म्हणजे असं होऊन जात म्हणजे लग्न झाल्यावर मैत्री हा विषय
मुलांच्या शाळेमुळे तर जमतच नाही.
हो न हो ना. म्हणजे कसं बघा ना, लग्न झाल्याच्या नंतर मैत्री हा विषय बऱ्यापैकी मांगे मागे पडत जातो नाही. का? हम् ह.. पण मग कसं आपण चार मैत्रिणी सोबत कनेक्ट राहिलो म्हणजे थोडं वेळ काढायच. चं कधीतरी कधीतरी म्हणजे कनेक्ट राहतंच माणूस आणि मैत्री हा विषय जो कुठ कुठेतरी संपत चाललाय तो पुढे पुढे नेत चालायचा असं असतं नाही का?
आणि कसं मैत्रिणी झाल्या नाही दिवस पण म्हणजे असं अ फ्री जरी माइंड झालं ना, जरी चार दिवसातून एकदा वगैरे तरी बरं वाटतं.
होन होन बघान खूप छान वाटतं म्हणजे फ्राविषयस खूप वेगळा असतो. आता आमच्याकडे बघा आमच्या ग्रुपमध्ये बघा दोन अशा छोट्या म्हणजे कॉलेज कुमारीका आहे. आणि आम्ही बाकीच्या मधल्या आहे सर्व आणि बाकीच्या वयवृद्ध बायका काय म्हणजे हो मैत्रीला वयाची अटच नसते कुठली नाही का? हो तसं कुटुंबामध्ये नाही करता येत आपल्याला कधी मोठ त्यांचा मान ठेवावा लागतो. लहानांचं कराव लागतं सर्व गोष्टी म्हणजे
बनाना स्वंयगसला
मुक्तपणा नसतो सर्व गोष्टींला
सगळं आपण असं त्यांच्या अं ह्याच्या खाली काय म्हणतात त्याला
ह् दबावाखाली म्हना असं दबावाखाली कराव लागतं. होना, आता बघा आपलं छोटं बाळ जरी असलं ना, ते थोडं जरी रडलं वगैरे तरी जा पटकन त्याला घ्या करा वगैरे तसं मैत्रीमध्ये कर काहीस नाही एकदम म्हणजे एकदम फ्री असतं माणूस नाही का?
हो. ते आहे.
ह ह,
पण ती मजाच वेगळी असते. फ्रेंड वगैरे असल्यावर आणि फॅमिली सोबत मग काय बोलायचं ते समजून एखादा शब्द चुकीचा गेला ना, की चार वेळा तेच ऐकून घ्यावं लाग ते त्यांच की तू अशी बोलली, तू तशी बोलली.
बोलली. तिने असं केलं, तिने तसं केलं, बऱ्याच गोष्टी असतात फॅमिलीमध्ये. म्हणजे असतं काही फॅमिल्या खूप फ्री माइंड पण असतात आणि काही मध्ये थोडं थोड्या काही गोष्टींच्या मर्यादा वगैरे पाहूनच रहाव लागतं. नाही का? तस मैत्री बघा कुठेही गेलं हम्
जास्त करून असंच असत्यात आता म्हणजे ते म्हणतात हा आम्हाला त्रास झाला आहे यांना
हो असंच असत बघा बायकांचं तर असंच असतं आम्ही केलं ना आम्हाला आम्ही पण काढलं आता तुम्हाला पण काढावंच लागेल. हो पण तुम्ही आता हो म्हणजे याच्यामध्ये बदल झाला पाहिजे ना एक सासू आणि सून थोडी मैत्रिणीसारखी राहिली तर होऊ शकत न एकमेकीला थोडस
ज्या सिटीतल्या सासू आहेत ना त्याच मला तर वाटतय किंचित चांगल्या असतील
हो, हो ना हो ते कसं त्यांचं थोडं एज्युकेशन वगैरे एक काही गोष्टी असतात आणि खेड्यातल्या बायकांच एज्युकेशन कमी असल्यामुळे बऱ्यापैकी पण आता सध्या बघा ना तुम्ही बघताय का म्हणजे नवीन पिढी बऱ्यापैकी आता खेड्यामध्ये चालली आहे तर काही गोष्टींमध्ये बदल होत चाललाय जुन्या गोष्टी मगे पडत चालल्यात पण मग ठीक आहे. थोडंफार चालणारच आता घर आहे म्हणताना भांड्याला भांड ते लागतच राहणं. तसं आपली मैत्री तर काही नाही मै म्हणजे विशेष नाही परत भांडे नाही तिथ आणि म त विषयच नाही मग भांड्याच, हो असं नाही का
कोणाच म्हणजे असं काही आपण कोणालाही बोलू शकतो कोणाला राग येत नाही काही नाही
नाही येत नाही येत कधीच नाही येत. बघा ना आम्ही तर पाच सहा जणी होतो पण कधीच नाही एकमेकीची किती चेष्टा करणार काहीही बोलणार कस इथे तिथे एखादीने टिफिन आणला ना तिचं अख्ख टिफीन मी खाऊन घ्यायची तरी कधी बोलणार नाही माझं टिफिन कशाला खाल्ला तू म्हणजे इतकं फ्री होत तर सर्व गोष्टी एकमेकला वस्तू देणार, गिफ्ट देणार ट्रीट देणार एकमेकीला असं म्हणजे काही असलं नाही आज तू करायच ती लगेच तयार असायची आमच्यासाठी म्हणजे आम्ही पण करायचो तिच्यासाठी वगैरे असं भरपूर गोष्टी खूप मज्जा मैत्री म्हणजे जुन्या आठवणी सांगितल्या आता मी ह्या थोड्या अस.
म्हणजे ते कॉलेजचे शाळेचे दिवसच वेगळे होते. ते मज्जा नाही आता.
नाही नाही ती मजा नाही आता, आता म्हणजे खूप वेगळे आहे त जरी म्हटलं तरी थोडा फरकच पडतो ती एक मजा वेगळी आणि ही एक मजा वेगळीच म्हणजे.
काय म्हण हा बाबा माझ्या मैत्रिणीचा बर्थडे हा मला हे घ्यायच आता आपण तस नाही करत हा आपल्या नवऱ्यास
नवऱ्याचा बड्डे
किंवा बोराचा बड्डे त्याला सासूचा बड्डे हिचा बड्डे त्यांच्यासाठी पण मैत्रिणीसाठी असं पुढं होन नाही आपण काय करत
हो हो, लग्न झाल्यानंतर.
हे सगळं आपण घरातल्यांचच बघतो तर तसं लहानपणी नसायचं ना एवढं. की बाबा तिचा कॅडबरी सरी घेऊन जाणारच आपण तिच्यासाठी काही का होई ना.
काही का होईना म्हणजे तिला आणि ती पण कधी तिला राग पण नाही येणार का माझ्यासाठी हेच आणलं हेच नाही केलं. जे आणलंय ते स रे वाह तूही आणला माझ्यासाठीठी म्हणजे किती असायच आणि इथं कसं नवऱ्याला साधा छोटा छोट गिफ्ट दिला ना काय आणलं तू शर्ट आणला छान वेगळं काही आणायच अजून म्हणजे इतका फरक पडत तो काही गोष्टींमध्ये आणि खूप थोडे लोक असतात जे घेतात समजून किंवा त्यांना आवडतात त्या गोष्टी म्हणजे सर्वच नसतात ते पण काहींच सांगू शकतो असं.
होय.
ब.
आम्ही त लई एन्जॉय केलेला खेळाय वगैरे तर जायचो नालय मस्त वगैरे मजा याची
हो.
आणि एखाद्या अभ्यास वगैरे राहिला ना मग मदत सुद्धा करते त्या.
हो हो करायचो करायच पेपरला सुद्धा सोबत वगैरे असल्यावर किती मदत असायची. मैत्रिणींची हो ना.
तर लई मज्जा करायचो सर वगैरे आलं की शांत बसून सर गेलं की कालवा करायचा. आणि खेडेगावात म्हटलं का नाही.
हो हो चालेल चला छान वाटलं तुमच्यासोबत बोलून मैत्री विषयावर.
थँक्यू.
हो.